हॅलो काय चाललंय?
काय नाही. तुमचं काय चालण
बस आमच काहीच नाही जेवण झालं का?
नाही अजून बसलय काय वातावरण वगैरे कसं आहे तिथं
हा वातावरण वगैरे खराब आहे. सध्या तुमच्याकडे कसं आहे वातावरण वगैरे
आमच्या वगैरे पण खराब आहे. सध्या काय पाणी वगैरे नाही सध्या दूषित वातावरण चालूय मणल पाणी वगैरे नाहीयेत.
हो का पाणी वगैरे काहीच नाही. का
नाही नाही सध्या काय दूषित पाऊस पाणीच नाही. सध्या दूषित वातावरण
हो बाकी काय चाललं तुमचं मजेत का
मजा येते बाकी काय आहे सध्या कॉलेज वगैरे हेेते.
बाकी तुमचं हॅलो हॅलो म्हणलं बाकी काय चाललय तुमचं?
मागी काहीच नाही पाणी पाऊस कसा आहे? तुमच्याकड
पाणी पाऊसच नाही ना आमच्याकडे
वातावरण खूप दूषित आहे. हो बाकी काय बरं आहे. कि जेवण वगैरे
नाही अजून करू थोड्या व
पाणी पाऊस कमी आहे. की अवघड आहे हो माल जगताव का तुमचे
नाही ना तेच तर मलं नाही जगत अजून अजून आलेच नाही.
हो तुमचा आवाज आहे ना थोडा मोठा आहे. ना बोला
हॅलो आवाज इेत नाही आहे का?
हो
म्हणलं मला अजून काय पाऊसच नाही. तर मला काय जगणार आहे
हो का पाणी कस आहे बर आहे. की
नाही मी बरं म्हणजे नॉर्मल मध्ये हा ती
पाण्याचा प्रॉब्लेम
हो पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू
हो हो
हम्म
खूपच अवघड आहे आणि आता कुठं पडायला कुठं पड नाचला. वातावरण दूषित झालंय ना,
कुठं असं एवढं पडतोय का तिथं नुकसान होते.
हो
हा आणि इथं पावसाचा पाऊसच येइना,
मंग बाकी काय चाललंय मजेत का?
म्हजे
हो जरा मोठ्याने बोलाव आवाज ये ना चालला
हॅलो आवाज येत नाही आहे का?
हा आता येतोय असं बोला
हा म्हणलं काय मजा येत सध्या
हॅलो आवाज येत नाही. हो तुमचा
हॅलो आवाज येतोय का?
हो आता येतोय.
म्हणलं तुमचं काय चालू आहे बाकी
बाकी काय चाललंय जेवण वगैरे झालं?
नाही करू थोड्या वेळात तुमचं
हॅलो
हा तुमचं झालंय का म्हणलं.
हो झालंय बाकी आता काय आमच्याकडे सध्या पाऊस चालू आहे.
चालू इतक
पावगड झाला आता ही चिडचिड चिडचिड झाली,
हो आमच्याकडे तर सध्या पाऊसच नाही. आमच्याकडे तर पाऊसच नाही सध्या
हो का पाऊसच नाही मग तर खूप अवघड झालं.
हो तेच ना
आता काय मग काय थि बगी व पागवले काय शेतात
हो लावलेत.
हॅलो,
त पांगोली म्हणल्या
हो का मंग बाकी
बाकी काय नाही बस निवंत आता सध्या पावसाची वाट बघतोय आम्ही
हो का,
हो.
बाकी काय आता हेच शेतातले काम चालू असतील तुमचे
हो तेच आता काय काम पण आवरले पण मग पावसाची वाट बघ तर पावसाशिवाय सगळं काहीच नाही ना
हो हो
हम्म त्याच्यामुळे
बाकी काय शेतातील हेच आता काय खुरपणे खत देणं चालू असतील.
हा ते तर आहेच चालू.
काय करता आता पाऊस पडणार चालला पावसात काय आपलं पाण्यासची सकाळी दूषित झाली हो पाणी पडणार चालला पाण्याची बाष्पी होईनय ना आपण केमिकल वापरतोय ना म्हणून, तर हे सगळें
पाण्यामुळं काहीच होत नाही पाण्याशिवाय म्हणजे माणूस जगू शकत नाही.
ते ह खरं आहे तुमचं म्हणण पाण्याविना माणूस जगूच शकत नाही. आणि तर खूप मोठं महत्त्व आहे हो की नाही
हो
हॅलो
पाण्याशिवाय महत्व म्हणजे पाण्याच खूप महत्त्व आहे पाणी जर नसल तर मग माणसं जगतील कसे
ह
हॅलो
पाण्यावर काय जीवन सकाळी पाणी नाही तुमचा आवाज आहे ना चाल्ला
नेटवर्कचा प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे सध्या
नेट चा प्रॉब्लेम आहे का
हो
हो हो नेटचा खूप मोठा इश्यू हो आज आजकाल तर नुसत नेडच्या जमान्यात आता खूप प्राण्यांचा हलाय कॅन्सर तोंडाचा कॅन्सर कानाचा कॅन्सर
हो
होत आता मानवी शरीराची जिजही होणार आहे आणि या गोष्टी आपल्याला असह नाही करावं लागत
हो करावं लागेल ना
आपण जितका ऍडव्हान्स होतो त्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतोय आपण काय शेतात जास्त उत्पादनासाठी हे वापरतोय रसायन वापरतोय त्या गोष्टीने आपलं कॅन्सर होऊ राहिला अजूक आपल्याला बिमारी यायला हार्ट अटॅक कधी येत नव्हत आता यायला लागला
नाही आता ते कसं खाद्य बदललंय ना पहिले खाद्यभ आम खाद्यवर असत ना डिपेंड पहिले खाद्य वेगळं होतं आता वेगळें
हो बाकी काय चाललंय कोणी आधार की तरी काय हो घरात
नाही सध्या सध्या तर नाही आहे पण आसपास बाजूला आहे
हॅलो
म्हणलं आसपास बाजूला आहेत म्हणलं
हो हो
हम्म
ताप थंडी ताप हे छोट्या मोठ्या गोष्टी राहणार काय वातावरणही दूषित आहे अन्नही दूषित आहे पाणी दूषित आहे सगळ्याच गोष्टी दूषित आहे आपल्या हो की नाही
हो त्याच्यामुळेच हे होतं असं
हो
पाणीमध्ये पण काय पावडर वगैरे टाकत नाही सोडत नाही म्हणजे
खूप अवघड झालंय ना
पाण्याच शुद्धीकरण करत नाही काही नाही
काय बाकी तब्येत वगैरे तुमची ठीक आहे का
हो नाही तब्येत ठीक आहे आमची
तुम्ही श पाहाच पाणी वगैरे उकळून प्या आता हे पाण्यामुळे जरा दूषित आहे ना त्या कारणानेही खूप अवघड होतय
हो तेच त्याच्यामुळे ते टॉनस आहे दुसरं काही नाही गळ्याचा त्रास होतो ते पाणी खराब येतं ना
हो म्हणजे बराच आजारीचा आहे पाणी उकळून वगैरे. आता हे पाणी दूषित आहे आणि हे आपण प्लास्टिक केमिकल वापरतो. तेच आपल्या विरीत वगैरे साठ आणि आपण तेच पितो आता कारण की शेवटी फिल्टर प्रोसेस खराब झाली हो. जमिनीतली
प्रोसेसच नाही सध्या जमान्या
त्याला दोषी आ माणूस खूपी चित्रपटा आणि आहे आणि खूपच अवघड गोष्टी चालू आहेता.
हो सच्या म्ह
काय करता हो की नाही
हम.
माणसानच सगळ्या गोष्टी घडून आणल्यात आणि त्या माणसालाच वापराव लागतात. बरोबर आहे किती हॅलो.
हो बोला ना.
आ काय करता आपणच मुश्किल मध्ये याह.
अ ते तर आहे आता काय करणार आपण
सगळ रासायन आले कॅन्सर बिमऱ्या आल्यात आपल्याच भोती
तेच ना आणि त्याच्यामु खाद्य बदलल्यामुळे सगळंच बदललं.
करूनही फायदा आहे करावाच लागणार आहे पैसेही खर्च होणारच आहे. त्यासाठी आपणच काळजी घ्या उकळून पाणी प्या. गाळून पेया फिल्टर फिल्टर मु मिनरस भेटणार चालली शरीराला शची गरज भर. सगळ्या गोष्टी एकच आहे ना त्या खूप मोठा इशू होतय आपण ह गोष्ट कडे लक्ष द्या जसं उकळून पाणी पिल्यान काय जीव मारतात सुूष्माजीव
हो.
ह मंग
ते तूंचा आवाज नाही येथे आवाज ब्रेक होतो
आपल्याला ते जे आपलं पचनक्रिया बिघड.
ह.
लागत. तो कोटात ग्यास धरण उर्दू उर्दू की
कस पहिल्यासारखं खाद्य नाही आहे ना त्याच्यामुळे सगळे. परेशानी चालू आहेत.
होणार पर्या ना दुसरा आता आपणच आपली काळजी घ्याव लागेल ना जस. पाणी गाळून पिणे बाहेरच्या गोष्टी खाणे टाणे आणि जैविक गोष्ट खाणे कारण की रस्. सैनिक गोष्टीने आपण आजारी पडयलो कॅन्सर वईले
तेच ना.
शरीर साात दे ना चाल ना.
हो. का काा आहे.
हो आता काय करतात त्याला ऑप्शन नाही का?
संध्याता
आपल्याकडे पर्याय क्रमांक राहिलाच नाही.
नाही नाही नाही नाही. ते पावसामुळे तर कंडिशन जास्त बिघडल्या. ते पाऊस नाही तर पावसामुळे कंडिशनच बिघडली. त्याच्या
चालतय मग बोलतो नंतर तुम्हाला मी
हो चालेल चालेल....
हो चालेल चालेल.
ठीक आहे सर नस् कर हा. ह ते.